चिमणी ऐकू यायलंय काय
हा आता यायले बोल की
हॅलो चिम्मी
हा बोल
हा हा अगं एक एक कॉल असे मी केलेले की नाही
हा
ते एकेक कसं झिरो सेकंड म्हणजे बोलायला नाही तरी पण ते हे झालं दोन कॉल तसे झाले मग फॉरवर्ड झाले
हम्म काल मला झालत
कॅन्सल होत ना रिजेक्ट होतंय नव्ह ते
होय माझं झालं तसच ना काल
आणि एडिट करता ईना ते
नाही येतं
हम्म जाऊ दे पियू मामींना पण आलं ग काम त्यांनी मगांशी सलग कराल तित खरं मी पाच कॉल केलं आता
हा
त्यांन त्यांनं म्हणजे एक्स वाय झेड पर्सनला केलं नाही नाही नुसत ऍप ओपन करायला लावलं
हा
हा बोलाय का सगून बोलतचं असतोय ते नाहीआम्ही तिथं बोलूयां म्हणलं
हम
मग आणि काय काय कलायच काल सकाळ बजून फोन लावाय नाहीस की ग मी काय बिझी होतो सोड सकाळपासन
हम् मी पण होय आम्ही पण काम करायल तर कामावरून मग लावते काम चालू होतीत की
हा हा हा काय काय मग आणि
काही नाही बघ काय झालंस
काय नाही बसलोय झोपलोय सोप्यावर पाऊस एक पडालाय मस्त छान वातावरण आजच वातावरण झालंय बघ
होय
नाही तर होत नाही नव्ह
आता दोन तीन दिवस होऊन पडल तर ना आजच पाऊस पडालाय
होय ते आजारी पाडायची लक्षण सन्ना
हा
जरा पाऊस जरा जरा ऊून
होय
कमीचं येतो सपन बघ जा हम्म ते सर्वज्ञ आल्या.
कधी.
मगाशी आल्या.
हा.
तेच. विचारले घ त वग जेवलीस मग
झालंय झालय तुझं जेवन झालं की नाही.
जेवण जिरलं पण म्हणाव बणे.
हो.
माझं पण जेवन जिरल आम्ही काय जरा वेळान जेवलोय दोन वाजेपर्यंत बाहेरच होतो आो.
हम म्हणजे कुठे गेलतीस व्हय आणि बाहेर.
नाही नाही मी आणि मम्मी घेलता अघं डेकन वर जरा आरुसला कपडे आणायच होत मग गेलतो.
हा हा हा हा.
म ते आणलाव मग मग काय. मस्त मला एक स्कर्ट आणलोय का शंभर रुपयाला. हम्म त्याच्या. नाही नाही ब्लॅक ब्लिक काय नाही ब्लॅक आमच्या चालतय व्हय.
हा.
व्हाईट आणि पिंक आणि दगडी कलरची फ हे आहेत त्याच्यावर छान असं. खुलं नाही असं. म्हणजे डिझाईन आहे असलं आणलंय. हा दीडशे रुपये च आहे शंभर न. दीडशे दीडशेच आहे. त्याच्यावर आता टॉप की नाही असं पफ. नक्ता.
ह.
त्यांच्याकडेच. तिथून आणलंय बघा तर त्याच्यावर कस टॉप घाला पाहिजे सांगू. पफ स्लीव्ह असतात बघ असं फुग्याचा रट्टा असतात कि. तसल घालाय पाहिजे आणि तो टॉप पाहिजे अस मस्त छान वाटते. व्हाईट कलरचा नाही तरर आबोली कलरचा आणायचा. त्याच्या हाय नाही कलर अबोली.
हा.
हम्म आणि काय मग.
काय नाही हाय बघ झोपलं.
हम् हम. हो. ओम त्याला बरं वाटालय की नाही.
हा बरं वाटले हाय.
हम् हम. काल इंजेक्शन घेऊन आला.
होय.
सचिन पाटील काय म्हणलं मग डॉक्टर.
काय हाय कमी येते मण सांगितले आणि. काय नाही हाय तर नॉर्मल असं सगळ्यांना व्हाय लागले तस.
होय वायरल आहे ग वातावरण चेंज झालंय ना. त्याच्यामुळंच असं म्हणलंत त्यांनी. तू पण झोपलेलीस का काय.
नाही.
नाही ना मोबाईल बघत बसलेलीस काय?
वय.
हम् म बरं झालं नाहीतर तुला झोप मोड झाली असती ग तुझी.
नाही कुठल्या सगळीच कुठं झोपतोय मम्मी जण बी आहेत मोबाईल बघत बसलेली तर. ऋथ्वीव्य हय अजून खेळायला लागले तिला झोप म्हणलं तर झोप ना.
हा हा हंंहं.
ऋतु शाळेला गेलती?
गेलेली कुठलं जाता म्हणतीज. जातय रडत तेवढं सोडून येउस्त. पर्यंत हंहं.
हं हं रडणारच वि ते तसंच ते आमच. ते सर्वज्ञ पण रडते हा शाळेला जाताना.
हो.
चांगलच रडत्या. नाही म्हणताय त्या मला कुठ तर जाची बिची म्हणशील. जा बी म्हणशील मला असं. सांगते आईला जाऊ जात नाही.
वे सकाळी उठली तेच्यावर सकाळी उठल्यापासून चालू करते बघ मी जात नाही शाळेला मी शाळेला जात नाही.
तिथ बोरिंग होते ग.
नको वाटतंय पहिला पहिला तसंच होतेय. खरं आम्ही मी लहान होतो तेव्हा काही रडत नव्हतो बाबा जायला. मी पहिल्यांदा एक दिवसच फक्त रडलेलो म्हणव त्याच्यानंतर नाही. शाळेला गेलो तर गेलोच कायमचं दहावी पर्यंत कधी चुकवाय नाही मग.
हम्म.
असं झालत.
पहिलीला आम्हीचुकोलीसोडून मला आई. हम पहिल आई नेऊन सोडत होती मला हा.. हा.. शाळेत रडतच होतो आम्ही त्यावेळे इकडून तिकडून होतो ना हे. मला जाऊच वाटायचं नाही मला.
लई मा म्हणजे काठी घेऊन पाठलागयजे मला चलतेस का नाही म्हणून.
हा तू लहान असल्यापासूनचिताईस?
होय.
म्हणजे लहानस.
पाच वर्षापासून पाच वर्षापासून तिथंआय.
हा.
अ पाच वर्षाची झाल्यावर ना मग. तिकडे गेल्यावर मग तिथनं तिथनं तेव्हा.
अरे बा होय सर्वज्ञ एवढंच किमग सर्वज्ञचार वर्ष.
दिदी दोन वर्षांची होती तेव्हा गेल्या दिदी.
आव्वा. आईजवळच क्रीम तिला तीच सवय ग आईजवळ राह.
हम्म.
काय नवच.
हं हं.
इंथस ते असं. स्कीम मिळत्या म्हणून शिक्षण त्यांच व्यवस्थित होतेय
हा ते पण आणि आई पण राहू दे पोरगी माझ्या जवळ दोन्हीभी राहू द्यात म्हणून ती घेऊन गेलंती नी
होय बरोबर तुझ्यावर लय जीव होता आईचा
अह म
दोघींच्या वर पण होता तुझ्या तुझ्यावर लई
लय होय
कसं करायची
तिच्या्या गादीवर तिच्या गादीवर कुणाला झुपून घेत नव्हती ति मला झोपून घेत
इ बघ आमच्या आजी पण तसच की म कोणाला नाही मला तेवढंच मी बसलो तर चालतेय दुसरं कोण नाही अस आमच्या आजी सोप्यावर बसू देत नव्हती तुम्हाला माहतीय आहे ना
ह
च करायची आता सर्वज्ञ पण आमची तशीच आहे ब सेम
हा ह इतन जाताना परवा हळू ये असून बाई
तसच म्हणते ती तिला आम्ही काय सांगाय नव्हतो तरी पंत समणत्या बक्की एवढा लहानूयात एवढं कुठनं काय येते काय माहिितय
हो
हम्म माणी कु म तुला रेसिपी कुठल्या कुठल्या येत ग जेवणामध्ये आता चपाती भाजी आमटी भात सोडू ना बाकीच असं तुला कोणते पदार्थ माहिती
माहित आहे म्हणजे तसं करतोय बघितल्यावर करतोय सोड
म्हणजे असं रेसिपी बघून करतेस त्यातलं तर तुला फेवर्हेट डिश कुठती आहे तुझी फेवरेट
हो रेट अससं काय नाही सगळं आवडते
म्हणजे असं आता समज मसालेदार पदार्थ आहेत त्यामध्ये आता तुला चिकन नॉन व्हेज जास्त खवडते की व्हेज असं म्हणाले
वहेज वहेज नॉन व्हेज नाही
नॉन व्हेज नाही का पहिला आवडत होत मग नॉन व्हेज ह ह्
मण आवडते खरं एवढं जास्त नको वाटते खायला
हा हा
अ
बरोबर आहे की
वेज पुलाव
हम्म खिचडी
खिचडी भात
हा
आणि हे ते दहीिक आला मला तर लय आवडते क्लास लागते क्लास दहिकला
म्हणजे ते कसलं
का भात करून करतात की आणि त्याच्यावर वर्ण फोडणी मारतात बघ
हा हा हा हा मला पण आवडते ते हो हो होय
क्लास आम्हाला मेरग्यांदनी दिलेलीत काय
हो
लय भारी अगं मस्त केलेली
हो देे बर लागतदी.
त्यांचा लेभारी होते भात्यू देकाला
हा
लय आवडलेला मला ते उन्हाळ्यात खायला भारी आहे बघ हम्म आणि कैरीचं पन्ह तेन काय पिल्यास
नाही नाही नाही नाही कधी नाही करायचं आहे ते ट्र ट्राय करायचं आहे नाही
मी केलो बाई मी परवा हे केलतो काय सांग पनीर कोफ्ता
हा मी घरात करतेय कोप कोफत्याची भाजी वेज कोफ्ता वेज कोफ्ता करतोय मी
वेज कोफ्ता कसं करतीस तु
आपलं सगळं भाजपाला सगळ घ्यायचं
हा
त्यात पीठ बेसनचं पीठ जरा अस. हम्म कॉर्नफ्लॉवर. असं मसाला तेन सगळं टाक.
हा हा आणि
हॅलो.
हॅलो.
हॅलो
हॅलो
हॅलो
दहा मिनटं झालं वाटतं गं चिम्मे
हा
यायलय की अजून पण
होय येतय
यायलय नव्ह मी बोलतोय सोड बारा बारा मिनिटं तू सांगितल्यापासून कंटिन्यू करालय ते आप आप कट होतय ना
होय
ते कसं आहे अ हा तू व्हेज कोफता मी पनीर कोफता कस गेल तो घरातच बनवलेलो पनीर काय
हा
आणि मग त्यात कॉर्नफ्लाॉवर एक आणलो आणि घरात बदाम एक हुतीत कोथंबीर हे सगळं मळलो मीठ घालून जरास
हम्म
मळलो आणि त्याचा बॉल केलो छोटे छोटे त्या पिठाच आणि बटाटा खिसून घातला आपला उकडलेला बटाटा एक खिसून घातला लय भारी झालेलं अगं ते आणि तिकडं कणी कांदा, टोमॅटो वेलदोडे काळी मिरी
होय
आणि